हो.
हॅलो काय करायलाईस.
हॅलो.
हॅलो आवाज यालाय काय?
आवाज यी ना जरा स्पष्ट बोल मोठ्यानं.
हॅलो.
हा हम्म यालय की.
काय करायलाइस?
काय नाय झोपलोय अजून.
अजून झोपलायस.
होय मग सुट्टी ये आज निवान
हा
तुझं कसं कस काय चालू आहे?
काय नाही बघ, मी पण आत्ता उठलोय आवरायचंय.
हू.
म्हणल, फोन करूया तुला.
हुं.
आणि काय बरं आहे सगळं?
हाईक किपर आहे, तेव्हाच चालू आहे सगळे.
हा हा.
कॉलेज कसं चालू आहे तुझं?
बाय सोनू.
हू हू.
आणि काय शेव, चहा? अजून आवरायचं आहेस म्हणल्यावर, चहा कधी घेणारआता?
हुं हू आता आवरून मस्त फ्रेश होऊन. आंघोळ तीन करून बघ की, हित चहा.
चालतंय की.
हुं.
आणि कुठ ट्रिप ला गेलतो सा?
गेलतो मधी गोव्याला.
गोव्याला?
हुं, गोव्याला गेलतो मधी.
किती जण गेलता?
सहा सात जण गेल तो, एका एक गाडी करून.
हो जरा मोठ्या न बोलकी आवाज ईना.
सहा सात जण गेले तो म्हणलो.
हा हा हा. किती दिवस गेलेला?
तीन, चार दिवस होतो.
होय, एवढं बघण्यासारखं आहे तिकडं?
हाय की, बघण्यासारखं भरपूर आहे. नॉर्थ, साऊथ गोवा. हू. काय काय आहे, बीच आहेत, चर्च आहेत, किल्ला आहेत. टॉवर आहेत, लाइट हाऊस आहे.
आहे की मग.
इथली घरं, घरं आहेत बघण्यासारखी.
होय, चर्च ला गेलतासा?
हा जाऊन आलो. चर्चला गेलतो, फोर्ट ला गेलातो तिथल्या.
काय? आवाज ये ना मोठ त्यांन बोलकी जर असत
चर्च ला गेलतो. किल्ल्यास नि गेलतो.
होय.
हू.
चर्चे मोठे असतील तिथं.
तर असतात तशे. आपल्याकडे आहेत तशीच आहेत एवढं कुठं काय मोठं नाही एवढे
होय
खरं बघण्यासारखं आहे चर्चे आणि ते सगळं
हा हा- बीच वर किती दोन चार बीच आहेत नव्ह तिथं
हो नाही बीच भरपूर आहेत सात, आठ बीच आहेत
होय फक्त गोव्यात सात आठ बीच आहेत?
फक्त नववं एक ठिकाण सांगलोय भरपूर आहेत बीच
होय
आ साऊथ साईडला सगळं डोंगर ते आहे बघयसारखा, धबधबा
हा
त्यांचं ते ब्रिज आहेत, कॅनल आहेत
हा हा
सगळा आहे बघण्यासारखं जाणार आहे का कधी गोवाला
बघ आता कधी होते जायचं गेलं तर एवढं बघण्यासारखं काय म्हणलं जायचं आता
हम्, कधी जातय बघा
बघू आता कधी होते जायला
जायचं एवढं काय एवढं काय विचार करायला आम फिरून यायचो मस्त पैकी
वेळ मिळाला की जायचं
हम्म वेळ काढायला लागतय वेळ मिळत नसते कधी
होय -
आम्हाला तर कुठ वेळ आहे तरी भी जात नवा सुट्टी काढायचं एक चार दिवस
तेच
चार दिवस सुट्टी काढाय आणि जायचं
होय
फ्रेश वाढते आपल्याला पण
होय
एक काम तर काय चालूच असते कायम
आणि गोव्यालाच फक्त गेलता तर आणि कुठे गेला नाही?
अजून, गोव्याला बारीक येकडे तिकडेच जात असलोय मी कायम आताआणि प्लॅनिंग चालू आता तिरूपतीला जायचं
होय
हा, सात-आठ दिवस जाणार आहे तिकड तर
होय बर आहे की मग, कसं रेल्वेन
हा रेलवेन
हा हा
रेल्वेने जायचं एक दिवस रेल्वेला जायला लागते सगळं बुकिंग ते करून ठेवलं बुकिंग तेन करून ठेवले होय एक नऊशे किलोमीटर काहीतरी आहे
हा हम हम
माहा एक दिवस जाते ट्रॅव्हलिंगला च
हं हं जायला एक दिवस यायला एक दिवस
हम्म पोहोचल्यावर रूम तीन बुकिंग केलेल आहेच
मोठ्यान बोल की जरा आवाज येईना तुझा
रूम तेन काय बुकिंग केलेल हायच म्हटल
हां हां
जायच एक दिवस स्टे करायच
हं
दुसऱ्या दिवशी मग देवाला जायच एक दिवस
हां हां
तिसऱ्या दिवशी म आणि परत अस राजुश्वेर मंदिरात तिकड जायच जरा फिरायच इकड तिकड
मग खाली यायच च चौथ्या दिवशी खाली यायच आपल्या रेल्वे स्टेशन तिकडच जरा सुरु की आहे तीथ
दर्शन घ्यायलाच वेळ लागतोय तिथ मेन
हम्म
आम्ही कधी गेलेलो लहानपणी एकदा
हां
सगळे घरचे गेलेल मस्त आहे मंदिर पुर्ण सोन्याच
काही तिथं ते गोल्डन टेंम्पल एक आहे तिथं
पुर्ण सोन्यच आहे कसले दिसतय भारी लांबण
मग तिकड जंगल तेन बघण्यासारखा आहे ते जंगलतन फिरणारच आत्ता
होय जंगल पण आहे वाटत सफारी आम्ही पण गेलेलो मला तर एवढं आठ आठवत नाही थोडं थोडं आठवते
जंगलातुन फिरायच
हम हम
तिकड सगळ तिकड जेवण तेन सगळ बघायच कस कस काय काय हाय सर्व डिशेस
तिथं काय फक्त भातच असतो जास्त हं
तरी पण काहीतरी नवीन ट्राय करायच आहेत असती
ते त्या साईडला भातच जास्त असतो भात अण्णा अण्णा म्हणत तेन त्याला
भात असु दे तरी पण आपण इकडे खातो म्हणल्यावर तिकडे जर खाल्ल तर वेगळ वाटत का नाही
होय आणि इडली इडली असत्या
हम्म्म -
इडली पण असत्या तिथं
हम्
हॅलो
हां
आणि काय मग
तर नवीन नवीन ट्राय करत राहायच कायम
होय
हम्म. तर लाय मम्मीचे ना, तू कधी प्लॅनिंग करतेस काय माहित. सहा महिने झालं म्हना लागल्या, ट्रिपला जायचं, ट्रिपला जायचं.
हां.
कधी करतात काय माहीत आता.
बघुया आता.
ती तर नुस्त म्हणत्याच मम्मी. खरं तर काही नाही, काही नाही.
हम्म. बघुया सगळी जण कधी जायचं.
बघुया आता म्हणाल्यात कुठं कुठं जायचं फिरायला, ते उन्हाळ्यात तर काय नको म्हणत्यात. ऊन पडतय, पावसाळ्यात म्हणत्यात पाऊस पडतोय, हिवाळ्यात म्हणत्यात थंड लागत्या. नेमकं यांचं कायं चालू आहे, यांच यांना कळत नाही.
हम्. ऊन्ह आहे सोड आता कसल ऊन आहे, उन्हात कुठे जायला नको वाटतय फिरायला.
हम्म.
घरात बसायला नको वाटतेय.
ह घरातच उकडतय केवढं.
तेच की बाहेर काय जायचं.
हं आहे की जरा फिरायला खरं तरी पण. सकाळी लवकर निघायचं, संध्याकाळी पाच साडेपाच वाजता निघायचं परत.
बघायचं आता उन्हाळ्यात कुठं तर एक दिवस वन डे ट्रीप ला जायचं.
हं ट्रिप काढायलाच पाहिजे, म्हणजे जरा आसपासची पण माहिती मिळत्या, कसं आहे काय. मूड पण जरा फ्रेश होतोय.
फ्रेश वाटतय जरा, उन्हाळ्यात काय वॉटर पार्कच.
वॉटर पार्क काय ते काय फक्त ऑप्शन झाला आपल्याला, बघायसारखं खूप काही हाय अजून.
बघायसारखं आहे सोड खूप काय, पण दोन तीन दिवस जायला पाहिजे. उन्हाळ्यात जसं फॅमिलीसाठी वनडे ट्रिप म्हणल तर वॉटर पार्कच.
हम्म धबधबा तेन बघायला जायचं कुठ तरी.
होय धबधबे पण आहेत.
हम्म. बघुन यायचं.
होय.
चालतयं.
आणि काय मगं.
आणि काय नाही. आणि तुमचं काय बाबा निवांत आहे.
होय.
आवरायचं अंघोळ तेन करायचं, कॉलेजला जाऊन यायचं परत आणि हाय असं चालू की रुटीन
हां. आवरायचं असलं अजून तुझ.
बाहेर फिरायचं जरा.
हा-हा.
जेवल्यावरती-
होय-
बाहेर मम्मी सांगाल ती मला बसल्यात म्हणून घरात.
कोण?
तूच कि.
हा.
मम्मी सांगत होती की जेऊन बसते फक्त घरात फिरत नाही काय नाही.
ह. फिरते कि.
जरा फिरत जा, जरा व्यायाम करत जा.
करते कि. चालतय मग, ठिऊ का?
हा.